म काय कर
जेवलो बघ आत्ता तू काय कराल्यास?
मी पण आता जरा आंबा खाल्ला बघा
होय काय अजून संपले नाहीत? का आंबे?
अजून जेवणा फक्त खाऊन बसलोय
हापूस खाल्ला की देवघड खाल्ला
हापूस
कुंबोजचा हापूस खाल्ला काय?
पॅटीस केलं होतं ते खाल्लं सकाळी
रेसिपी सांग की मला पॅटिसची कशी? कशी? केलीस?
आपण कसं करतोय तसं करायचं गिर शिजवाय
प्लीज प्लीज प्लीज नो बट त्या भाजी बटाटो ची भाजी बटाटा भाजी
हा हा बटा
तुझ काॅलीक्फिकेशन किती छान झालंय?
ह आ..
सी ए एम सी ए का एम एससी
एमएससी
हा बरं बोल बोल की, हा कशी केलीस? रेसिपी सांग की मला.
सांगितल्या आता खाल्यासारखी वाटली नव्हं
नव्हं नाही गं
हम्म
आणि लव--झोपत दुपारचं
झोपत दुपारचं आता जरा गुंगी लाल्या टाक
छान छान
हम्म
झोपणार, माझा पण मुलगा झोपलाय आत्ता.
हम्म हम्म.
हम्म हम्म हम्म.
मग
काय मग
काय निनी
निवांत. माझ पण निवां त आहे बग.
हम्म हम्म हम्म. मग काय झालं? दाडिलीला जायचं काजल. द
दांडलीला जायचंय की, आणि थोडे दिवस थांब की मग जाऊया.
हम्म हम्म.
थोडे दिवस म्हणजे, आता दिवाळी हूदे. माझ्यामते दिवाळीच्या विकेंडला जाऊया आपण, हे नाही नाही शंभर टक्के. अज्जिबात नाही शंभर टक्के. दांडेलीला आपण दिवाळीच्या विकेंडला जा जायचा आहे. त्याच्या आधी पण आपण एक जायचं, कुठ कुठतर ह्याला, कुठल्यातरी डॅम ला म्हणजे, वॉटरफॉल ला जायचं. अंबोलीला वगैरे आता पावसाळ्या छान असते की.
होय
ऑगस्ट स सप्टेंबर ला जाऊया की.
बर बर आणि परत आणि परत कॅन्सल करायच प्लॅन करायच आणि
नाही नाही तसं नाही. दांडेलीला आपण ह्याला जायचं हम् दिवाळीत जायचं दांडेलीला.
बर बर. नकी फिक्स नव्हं का? नाही तर आणि कायतर कारण तेव्हा आणि सांगशीला.
नाही सांगत कारण तेव्हा नक्की जाऊयात नक्की जाऊन येऊयात आपण पण एनीवेज आणि काय चालय तुझं
काही नाही सगळ्या घरातल्यांचा काव खाईत ब तुम्ही पण काय बोलू लागतायसा त्यांनाच आणि
हे तुझी मदत करते बाळ मी मदत करते ना मी
तस म्हणलं आणि कसं म्हणली सांगा
तेच काय विषय अडलय. ते आपण कोच आ पण ते भेटून बोलूया. आणि असं बारीक सारीक गोष्टीत कधीच लक्ष द्यायचं नसतात. इग्नोर करायचे असत्यात गोष्टी इग्नोर करायला शिक
बर बर
हम्म हम्म लागणार की ही आपले पण दिवस येतील ग अस ते बघ
हम्म हम्म
पासून चालू मला ते तुमच्या श्वेतान हे केलेलं पण आवडलं ग मस थंच झालेल बघ
हम्म हम्म
करणार आहे मी पण ट्राय करून बघते संध्याकाळी.
संध्याकाळी लगेच करणारा
आज सुट्टी आहे ना मला सो आजच करायला पाहिजे ना.
होय काय बर बर, ट्राय करा मग.
थ नाही या मम्मीच्यात आमच्या
हम्म काय झालं?
हॅलो एक मिनिट थांब
हम्म
हॅलो
हॅलो.
काय झालं काय म्हणलं तुझा - -
कसुरी मेथी आमच्या मम्मीच्यात जरा जास्ती होती गं
हम् आणचीला कणी मग येताना परवा गेल - - ता नव्हं.
तेव्हा श्वेताने केली नव्हती नई कसुरी मेतीच आता केल्या. साडी दाखवायचीच राहिली तुला. हॅलो. हॅलो. हॅलो. ऐकू येइना झालय. हॅलो. हॅलो.